कार, मम्मी, मम्मीला काऊून देऊन राहिला तु् नै बोलत काय. हॅलो,
तीन वाजत आलो, हॅलो.
हॅलो,, झाले का कामं,, कधी, किती वाजता उठ, किती वाजता उठली.
हे
आले ग राधा रात्री पैसे, सव्वा अकरा साडे अकरा वाजता आले माझ्या खात्यात.
आले का
हम्म
तेन सांगतो मी सग
आं
त त्या बली सांगत काोलते
हा, नाही रात्री सव्वा अकरा क साडे अकरा वाजता आले ना तर श्लोक म्हणे मम्मी मेसेज आलाून श्लोक,,, मग पाहिला, तर मग मी आले होणे खात्यात पैसे.
आ
हम्
आता आता कुठ ना
भाऊजींच ते काहीच नाही झालेले आहे, आज मोबाईल घरी ठेवीन आणि आजऽ लावीन, मम्मीला लावीन, आणि पूजी लावीन ते पूजी लावून काही फायदा नाही पूजी कट करून टाकते काही मतलबऽऽ पनीर,
नाही महिना मला दो तेरा महिना हो चाल.
हच माझ, हा असेच म्हणते ते मग तिचं काम पडलं तर मग तिने लाव का तुला रात्री कॉल कि, लावलते.
नाही राव,
नाही लावले! लागत नाहीये, हम्म हम्,
बापरे,
हम्म हं हा, हा हा हा, हम्म हम्म, बरोबर हा बरोबर लोकच्या बाबा फोन पाबरा कोणाचा आहे. मामाजीचा शिंद उचल जा न का नाही त्या चार्जिंगला हा, उचूला काय म्हणते बा, हॅलो,
त्यांचं काय हे करायचं, आउट गोईन बंद झालेले आहे.
हम्, म
हम्म हम्म हम्म,
आणि आताव लागत,
आठशेवाला टाकायचां आहे श्लोक, शपतीचा आठ झिरो झिरो वाला नंबर हा, मी तेच म्हटलं ना हम्म नाही मी येस म्हटलं आता एक येईल ना म्हटलं एक कॉल येईल सकाळी सकाळी लावून सांगते पैसे येई, आ मग म्हट ते म्ह दुपार नंतर लाव म्हणे, तर तिले पाईन म्हटलं, दुपार नंतर मम्मीले आणि, पूजीले लावून पाईन म्हण म्हटलं, शलोक चॉपा पूझी काय करते एक तर उचलत नाही, उचलला ना दोन मिनिटं बोलते तर बोलते ना तर कट करून टाकत म्हणश लोक शोलोक चे पापा,
हा आणि म्हणजे ना बा, त्यांना चार पाच कॉल मत ला म्ह वैस बोलली मग मम्मी जवड गला म्ह,
हा
ण तेच तेच की चालणं,
हा,
का करवा,
अ नाही मी मम्मीला म्हणेन मला आता मम्मीला म्हणेन मी, लावते माझ्याशी बोलून घेणार पाच वाजता‌ म्हणेन नाहीतर संध्याकाळी‌ अअअ लावजो म्हणेन पप्पाला आणि मम्मीला म्हणे मशी बोल जा जाऊ मग काय करत, ते
हा बॉमबई लावलाचणार बॉम्ब लावलंत, शका पहि मग त मला म एकक करत म,
हा पण ते पूजेच तस ते मीले तेच म्हण म्हंटलं म्हटलं श्लोक च बा्पा पूज, तजी काय करते म्हणते की म सर्व बोलबोल कर म्हणते, बोर करता म्हणते मग हे म्हणे तिचे कॉल नाही उचलायचे म्हणे मग अशी म्हणते हे तेच म्हणे म्हणले श्लोकच्या पपा तिने काय केलं आमच्या शोल्क म्हणे मम्मी दो तीन कल तर पूजा मावशी न खराब केले आप आपले म्हणे उचला न कट केला दोन वेळेस उचलाच नाही मग ते बी कॉल मोजण्यात गेले म्हणून तर हे झालं म्हणे
हो
मेरला जाऊ दे फेक तिकड म्हणलं पप्पाच्या ह्याच्यावर बी तिने एक की दोन कॉल तसेच केलेले आहे म्हनल पप्पाचे काही झाले बी नाही म्हटलं पूर्ण पप्पाचे दहा बी नाही झाले आहे आमचे पूर्ण अजून. म्हंटलं जाऊ दे म्हंलं मग म हेे आणले म्हटलं म्हटलं मो म राहू देजा जितके होती तितके आज करीन म्हटलं मग उद्या बिद्या घेऊन जात मग एखादी दिवसा अजून हे करून म ठेवून करून घेत. हम्म मग मी ते एखट्टे एका दिवसात थोडी एवढे कॉल होतात ना गते.
हम्म आता तो कस ते मित्रालेय कोणाल्या लावला, केला ना त्या त्यांच चालू झालं ना, मग कॉल जात असला तर मग काही टेन्शन नाही मग तो त्याच करत बशीन.
त्यांना ऍप डाऊनलोड केला ना तरी कॉल दाख.
हाव ना मग मी तेच त्याचे पप्पा तेच बोलले मग तो म्हणे पप्पा माहितीय का इकडले लोक तुम्हाला तर माहित ते कशे आहे म्हणे सर्व पटेली आहे म्हणे ते युजर आय डी टाकाय लागते तर त्यांच्यासाठी युजर आय डी ते टाकलं तर पैशे ना उडून जाऊ खात्यातन अस न हो तस न हो. म्हणून म्हणे ते लोक लय विचार करून करून हे करता म्हणे हम्म त्याचे पप्पा तेच सांगत होते त्याला रात्री हम्म आज शाळेत गेला अन् वापस येऊन गेला कपडे बदलून चालला गेला मित्राच्या सोबत सांग
काऊन मला कस तरी होन राहिलं मा काही इच्छाच नाही म्हणे आज जायची दफ्तर गिफ्तर तयारी करून गेलेला वापस आला आणि कपडे बदलून चालला गेला.
गेला तया मित्राच्या घरी आता. हा मी तया पप मी त्याला तेच बोलली तेचे पप्पा काहीच नाही बोलले म्ह हा मी तेच बोलली माया झाला आता भ स्वयंपाक झाला माया वडीची भाजी पोळ्या केल्या हम् ते न वडीची भाजी पोळ्या झाल्या माया, आता हे त्यांचा डब्बा बी झाला हे आता जाती नस थोड्या वेळात मग मी इथलं चालीले लावून इले सांगू की राधा पडले पैशे खात्यात, हम् अजून स्वयंपाक बाकी अशीनं तुझा
हा आज गुरुवार आहे मग पोराल्या डब्यात काय देतेय? पुड्यावर आहेत. पुड्यावर राहयती ना अडीच वाजे लोक एवढे? अं हं नाही ना मग नाही तर शिरा, पोहे, पोहे घे शिरा -गिरा काही करून देत. असल करून की अडीच वाजे लोक राहतात ना पूर् पडी कावर म्हणून म्हटलं.
हा
हा मग वांधानी त्याच्याने तरी भरते पोट हा मी ते झा एक तर तो तू मोठा आता काही खात पित नाही तसाच चालला जाते दूध घेते की नाही घेत काय माहित.
मी तेच म्हटलं की अ दूधगित काही घेत नाही तो लाय मोठा लायना आमच काय खरं आहे
का फ हा
चोकस पाहिजे तेव्हा लायनवाल्याला मी तेसनल त्या लाईनवाल्याला चौकस पाहिजे ना हह राधिका सुधीर संखपाळ हम्म सुधीर संखपाळ कोणाचं करत असशील तो तर राधिका मावशी संगबाळ वसे यांंजी हा आठचा आठ डबल झिरो अंजून सेवन एट
नाईन सिक्स
आह नाही हेडफोन वाला नाही दोनो को टाकू
ह
तो वाला नंबर नाही एट डबल झिरो
तेवणे
सेवने
नाईनटिक
नाईन सिक्स
ह थक्यू
थ्री टू झिरो हा हा त्याच्या मित्राच्या घरी बसून त्याचा करत असशेील तो आता हम्म
ना अध पैसे
हा हा करन तो आता हम्म
तर मग बा बहिला आहे
हम्म
त्याला तास सा बारा तेवचे मेहती
हम्म मी रात्री लाव रा मी रात्री लावणार होते पण तू म्हणेन पूजाचानला पूजा म्हणे म च्यावरून मोबाईल वून अस म म जाऊ दे न हेहीले बी मोबाईल पाहायचा होता रात्री मग म्हटलं जाऊ दे नाही म एखा म एक एखा दोन कॉल वर बोला म्हटलं श्लोक चोप आणि मग सकाळी मी लावीन म्हटलं तिले तर हे म्हट जाऊ द्या म्हटलं ते पूजी लावून राहिले तर अजून आम्ही लावून राहिल तर तुम्ही बी लावून राहिले अस म्ह
नाही मी रशीचा रचा काही झालं नाही म यांच्या यांच्याच्या लागतच नव्हते लाड बसून याच्यावर याच्यावरत मग त्यांना हे त्याच्यानंतर तु शॉरांतर तीस कल म्ह छान त्यांना रात्रीॉ माझ त्यां कायच
आलम
हा चालू आहे आता त्यांनी सगळी एका दो वेळा सकाळी त्यांला मागची बाकी असते ना त्यांचे
हा हम्
प्रॉब्लेम झालेलाो पैसेतात
हा बरोबर
त जे झा
हम्म हम्म बरोबर हम्म ल जाऊ दे ठीक आहे मग मग ठीक आहे मग लाव जाो नंतर काम करून घ्याता
हा ह